हॅलो, काय आपोआप?
होय बारा मिनटे झाले असतील.
झालं आपण आपणला
काय चाललंय?
काय नाय हे बघा हे बारकं बाळ प्यायला लागलंय.
हा हा.
स्वयंपाक मग लेटच करता व्हय?
स्वयंपाक लेट सातच्या पुढंच. सात वाजलेतच आता, हम्म. किती एक तासाभरात होतंय म्हणायचं. वेळानच करायचं, भातभाजी होतेय संगट संगट ते करत करत दुसरं काम करून घेतोय भातभजी करत.
हा.
थांबा चपातीला तेवढं एक अर्धा तास बसावं लागतय तिथं गॅस पुढं. म ते चपाती केली की जेवत्यात मग मुलं. पप्पा आला की जेवत्यात मग झालं त आणि आपलं जरा असं काम करावं वाटलं, तर करायचंय नाहीतर मग झोपलं तरी चालतय.
होय, बरोबर आहे आणि काय दिवसभर काम करून पण कंटाळा येतोय.
कंटाळा येतोय होय, मग कधी कधी जेवल्यानंतर बस तोय, नाही कधी कधी बसत नाही.
हा हा.
हम्म.
आणि कुठल्या कुठल्या रेसिपी करताय मग?
रेसिपी आता तेच की अ ढोकळा एक
हा हा.
हम्म उत्तप्पा, डोसा हेच की इडली.
हा हा.
कायतर मग करतंय. हम्म.
आम्ही पण करतोय अधेमधे ढोकळा, तिखट पुऱ्या.
हा हा.
असं ते वेगळा ग गव्हाचं पीठ नसतंय काय?
हा.
त्यातच असं ओवा, बुक्का आणि मीठ घालायचं. आणि ज पुरी आपल्या पुरीत कसं मोहन टाकतोय बघा जरा रवा घालायचं.
हम्म हा.
जरा मोहन घालायचं तेलाच ते त्यामुळे खुसखुशीत होतंय. म्हणजे आपली साधी पुरी करतोय की नई?
हम्म.
त्यामध्येच त्या आपण हे करायचं तिखट, मीठ
घालायचं, हा हा.
हा असं घालायचं म्हणजे ते असं चांगलं वाटतं म्हणजे एक म्हणजे धपाट्या सारखं. एकच फक्त धपाट्यात आपण हरबरडा ज्वारीचं पीठ त्याच पिठ असते ना तस ह्यात नसते.
त का म्हजे नुसता गव्हाच्या पीठाच घालून अस आपण धपाट्या सारखच वारक्या लहान लहान.
हा बारकं बारकं करून हा टाळायचं.
करायचं.
आपलं बटाट्याची भाजी करून खाऊ शकतोय आणि जर आपण आपल्याला वाटलं की कशाला एवढं बटाट्याची भाजी वगैरे तर दही सोबत पण चांगल लागतय तेे.
हा हा हा
म्हणजे कसं आता कोण नसल पुरुष वगैरे तर आपण तेवढंच तिखट पुऱ्या करायचं दहया्यासोबत खाऊ शकतोय.
आणि सॉस असेल तर सॉस बरोबर पण चांग लागेल की नाही.
जरा पोराना अलीकडच्या सॉस सोबत आवडत. ते आपण जुन्या पिढीचं कसं दहया सोबत असं जास्त खात्यात. आणि अलीकडच्या पिढीच कस जरा सॉस सॉस सोबत खायला बघत.
हम् ते पण सास पण छान लागते होय. आलीकडचे त्याच कसत का त्याच असत.
होय होय.
हम्म ह
आणि दुसरं काय करता. तेसं थालीपीठ असतय बघा मग डाळीचं वगैरे तसल करता काय?
नाही हो!
म्हणजे हा ते थालीपीठ मध्ये कस? आपण ह्याच घालतोय ना बाकीची डाळी आपण धपाट करताना घालतोय ना.
हा हा
असं त्यामध्ये थालीपीठमध्ये कसं सगळ्या डाळी घालतात. म्हणजे हे आपलं मुगडाळ मसूर डाळ म्हणजे ते पौष्टिक त्याच्यासाठी. पण ते कसं वाटतं. ते जला आवडत असेल पण धकाट्यासारखं चव वाटत नाही त्याची असं धपाट हा धपाट कस आपल्याला वाट परत कराव वाटत मग ते कसं न. तसं डाळीचं डाळ असं पीठ लागल्याला सारखं वाटतंय. कारण त्यात नुसतं डाळीच घालायच. हा सगळ्या डाळी दळून आणायच्या मिक्स करून आपण धपाट्याच जसा करतोय क नाही तस सेम डाळी म्हणजे हरभर डाळ मूगडाळ मसूर डाळ असं डाळीच घ्यायची. त्या मूग डाळ अस ऊडीत डाळ. मग ते डाळीच असल्यामुळे एवढं म्हणजे छान येते. वाटत नाही एवढ पण ते ते पण चांगल लागते पण जरा असं खुशखुशीत पणा खरं जा वाटतोय त्याला, आपल्या धपाट्या पेक्षा पण डाळीच असत्यात ना सगळ्या.
हा-हा-हा-हा. मग ते दळून आणायचं आणि कसं कर
हं आपलं नेहमी सारखंच, मिरची असू दे किंवा कोण ते लाल तिखट मोठं चटणी वगैरे करून पण करत्यात, काही-काही जण.
हा-हा-हा.
तसं पण धपाट करतात काही जण कसं मिरची, कोथंबीर, लसूण घालून करत्यात, तसं पण केल तर चालतय ते.
हा-हा-हा-हा. हा-हा-हा-हा, आणि असं लहान-लहान पुऱ्या लाटायच्याय काय?
नाही आपलं धपाट सारखंच थापून केल तर चालतय असं धा थापून आपण करत नाही काय धपाट.
हा भाकरीे वली.
हां. हा, भाकरीसारखं आप हे कापडावर थापून. करायचं. पण ते कसं विशेष आमच्यात आवडलं नाही. ज्याच्या- त्याच्या आवडीचं ना शेवटी. आमच्यात काय धपाटच आवडतय, छान वाटतय म्हंटले. त्यामु परत काय आम्ही ट्रायच केला नाही. आणि काय वेगळं करताय तुम्ही?